हॅलो
काय करतेयस?
हॅलो
हॅलो
काय नाही, आज कशी काय आठवण झाली आमची.
काही नाही ग असच, मल अग मी आता कॉलेजवरून आलीय. आणि मला काहीतरी खायची क्रेव्हींग होतीय. आणि मला अस चमचमीत, झणझणीत, अस काहीतरी खाऊ वाटतय, मग काय खाऊ.
रे, मिसळ कर ना मग झणझणीत.
हा, पण मला बनवता कुठे येते. रेसिपी सांगशील तू?
हा, रेसिपी खूपच सोपी आहे. तुला सांगू का मी.
हा अशी स्टेप वाईस सांग. हळूहळू
हो ठीक आहे. आधी काय काय लागणार ते सांगते. मटेरियल काय काय लागेल ते सांगते आधी तुला मी.
हा
तर, आधि बग त्यासाठी लागेल अ किती जणांसाठी बनवणार आहेस तू?
चार
ठीक आहे, मग दोन कप मोड आलेली मटकी घे. ठीक आहे. त्यानंतर एक कांदा, एक टोमॅटो, आल लसूण पेस्ट
पुरून जाईल का?
हा पुरेल.
की जास्त लागेल.
नाही नाही ठीक आहे. एक बास होत.
हा
त्यानंतर मग, आले लसूण पेस्ट घ्या. मग, मोहरी, जिरे, हळद, लाल तिख ट, त्यानंतर गोडा मसाला, गरम मसाला, मीठ, तेल परत कोथिंबीर, फरसण, आणि गरम पाव.
एवढच, हम्म
पाव कुठ आपण गरम करून घेतो मिसळसाठी.
अरे गरम पाव म्हणजे, जे पावभाजीसाठी आपण जे पाव खातो ना, ते गरम पाव.
मग, आपण पावभाजीसाठी वापरतोय ते पाव वापरायचे ऐवजी आपण नॉर्मल ब्रेड वाप करू शकतो, ना
हो, जर तुला, ते नसेल उपलब्ध आहे, तर तू ब्रेड वापरू शकते, कसही
हां, आणि ठीक आहे, आता स्टेप, बाय स्टेप, कसां करायचं ते सांग.
ठीक आहे, पहिली स्टेप काय असणार आहे. तर तू ते आधी मटकी घे, दोन-तीन चिट्ट्या करून त्याला शिजवून घे चांगलं. ठीक आहे.
हा आणि आधल्या रात्री अ, आदल्या रात्री मोड आणायला ठेवायचं मोड आणायला किती वेळ लागतो?
हो. अरे, मोड आलेली मटकी पण मिळते ना आता बाजारात? डायरेक्टली घेऊ शकतेस, कारण तुला आत्ता करायचं हाय ना? तर, मग
मोडालेली मटकी मिळून जाईल बाजारात, ती घेऊन ये आणि जर, म्हणजे जरी तुला नंतर कधीही करायचं असेल तर मग तू मटकी आधी आदल्या रात्री भिजत वगैरे घाल नंतर त्याला मोड येतील, मग तसं कर.
हा नंतर,
आणि हम्म, आणि मटकी जास्त शिजू नको देऊ, दोन ते तीनच शिट्ट्या करून घे.
हो.
कारण मटकी जर जास्त शिजली तर ना, मग त्याची ती तुटतया. या आणि मिसळीची चव तशी राहणार नाही, त्यामुळे फक्त मऊ होईल इतकीच शिजव.
फार असं गचाळ गचाळ होईल ना ते.
हा तेच त्यामुळे जास्त शिजू नको देवु त्याला मटकला ठीक हा, त्यानंतर आता पुढे कडई तेल गरम कर त्यात मुहरी, जिरे टाक
हम्म.
ठीक आहे, त्यानंतर हा, थोडीशी हिंग टाकून घे. आणि मोहरी तडतडली की मग कांदा घालतो. एक सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर, आता मग आलं-लसूण पेस्ट घाल. त्यालाही एक मिनिट परतून घे, खूप छान सुगंध येईल मग. टोमॅटो घाल. टोमॅटो मग झाला की, मग त्यात हळद, लाल तिखट, गोडा मसाला आणि मीठ घालून घे.
नाही काय आपण
अ मी नाही घालत, मी नाही घालत, पण तू घालू शकतोस.
मी घालू शकतो
हो तू घालू शकतेस. मी नाही घालत, त्यामुळे नाही सांगितलं. बटाटे पण उकडून घेऊन तू घालू शकतेस त्यामध्ये. त्यानंतर मीठ वगैरे घालून झालं ना, मसाले मसाले घालायचे तेच मी तुला सांगितलं ना, गोडा मसाला, गरम मसाला तो टाकून द्यायचा. आणि मग
हां, आणि बाहेरून मिळतो ना तो मिसळ मसाला?
हां, तो जरी टाकलास तरी चालेल, तो जरी टाकलास तरी चालेल, मग बाकिचे मसाले काय घालायची गरज नाही. त्यानंतर एक मिनि एक दोन मिनिटं मसाले परतून घ्यायचे
हां
त्यानंतर मग भिजलेली मटकी‌‌ आणि पाणी घालायचं थोड
हां
ते आणि त्यानंतर ते उकळू द्यायचं त्याला,
हां,
मग
आठ ते दहा मिनिटं उकळावे उकळायला लागतील त्याला, आठ ते दहा मिनट उकळून घेतलं की मग शेवटी त्याच्यावर कोथिंबर घालायची
म्हणजे ही आपली उसळ तयार होत्या.
हां हां आणि ब्रेड, ब्रेड सोबत देऊन टाकायचं वरन लिंबू
अरे अरे नाही, अजून आपली मिसळ तयार नाही, अजून आपली मिसळ तयार झालीच नाही, तिचा हां अजून ते अजून मिसळ तयार नाही झाली मग तिचा आपण झणझणीत रस्सा बनवायचा आहे, तोच तर आपल्या मिसळीचा जीव अस असतो ना रस्सा?
हां
मग काय करायचं एक एक
मग रस्सा कसा बनवायचा ते हां
हां तेच सांगते, एका पॅन मध्ये ना तेल गरम करून त्यात लाल तिखट गोडा मसाला आणि गरम मसाला घालायचा.
हां
आणि मसाले जळू द्यायचे नाहीत हम्म
ते इतके मसाले घालून ते जास्त मसालेदार होऊन परत पित्त, ॲसिडिटी असं जनरेट नाही का करणार?
नाही नाही, थोडं थोडं घालायचं जास्त नाही घालायचं
हां, मग ज्यांना सपोज, सपोज ज्यांना कमी मसालेदार जेवण आवडत असेल तर मग त्यांच्यासाठी आपण मसाले अ उसळीत घालायचे? कि आमटी त्या रस्यामध्ये घालायचे?
नाही रस्स्यामध्ये घालायची, उसळीमध्ये नाही घालायचे.
हां, आणि त्या अ आमटीमध्ये अ सुकं खोबरं, कांदा, लसूण आणि चटणी हे स मिक्सरला लावून, बारीक करून मग घालायचं ना त्याच्यात?
रस्स्या मध्ये काही घालायची गरजच नाही ना, आपण उसळीमध्ये घातलंय ना ऑलरेडी रस्या मध्ये काय बघ तर लाल तिखट, गोडा मसाला आणि गरम मसाला घालायचा.
आणि मस्त जळणार नाहीत ना यासाठी मग लगेच पाणी घालायचं आणि मग ते फास्ट ते सात मिनटं ना उकळू द्यायचं.
अच्छा!
असं, परत मग सर्व कसं करायचं
झालं. ते उकळलं की मीसळं तयार होते. म आता सर्वस करायचे बाउलमधे आपली उसळ घालायची आधी. आणि मग त्यावर तो आपण गरम रस केलाय तो घालायचा, आणि मग भरपूर फसान वगैरे त्यावर कांदा, कोत तिंबीर, लिंबाचा रस म्हणजे गरमागरम पावाबरोबर खायला मजा येते. आणि लक्षात ठेव. हं,
मला जर बाहेरून तुमच्या कोल्हापुरात कुठतरी, कोल्हापूरात कुठतरी खायच असेल झणझणीत मी अशी झणझणीत मिसळ, तर मग तुला प्लेसेस माहितीच असतील ना. ते सांग ना जरा.
अरे रंकाळाच्या तीथ मिळ, कोल्हापूरात तुला कुठंही मिळून जाईल. कुठंही, अं जसं रंकाळ्याजवळ आलं तरी तिथं भरपूर प्लेसेस आहे.
हा. आणि अजून काय फेमस आहे तुमच्या कोल्हापुरात?
नॉनव्हेज असणार तर ताबडा पांढरा रसा आहे.
हा. आणि फिश साठी स्पेशल एखादं ठिकाण सांग. कारण मला उद्या-परवा यायचं आहे तिकडं. फिश किंवा मग चिकन पण चालेल. फिश किंवा चिकन साठी स. हा.
मग हॉटेल सातबारा आहे, तडका आहे. तिथे ना नॉनव्हेज प्रसिद्ध आहे आणि आपला हा कोल्हापूरचा तांबडा पांढरा रसा तर सगळीकडेच फेमस आहे ना.
हा. बाकी ठीक. मी मी आज बनवते कुल हे आपलं मिसळ बनवत ते मी आज. तुला फोटो टाकेन, तू बघ फोटो बघून तुम्हाला जज कर.
ठीके ठीके. आणि नेहमी लक्षात ठेव की फरसानना सगळ्यात शेवटीच घालायचा. कारण तू जर आधी घातलास ना तर तो नरम पडेल आणि कुरकुरीतपना त्याचा जाईल.
हो.
आणि जास्त तिकट नक बनवू ज म्हणजे,
आणि जर जास्त तिखट झालं तर आपण त्याच्यात लिंबू पिळू शकतो ना?
हो हो.
हा. अजून काही दुसऱ्या गोष्टी, ज्या काळजी घेऊ शकतो आपण. अजून दुसऱ्या काही गोष्टी ज्याची काळजी घेतली पाहिजे आपण बनवताना.
नाही नाही असं काही नाही. म्हणजे आता मी बऱ्यापैकी तुला सगळं सांगितलंच. पण काही बनवताना आणि प्रॉब्लेम आला तर, तु मला कॉल करू शकतेस. मी सांगेन तुला.
हो हो.
आणि कोल्हापूर ला येणारच आहेस तर मी तुला इथे येऊन लाईन इथं फेमस आहे
हो हो. अजून आणि त्याच्यावर जी ती तर्री येते ना तर्री
हम्म.
ती त्या त्या तर्रीला ती तर्री कशामुळे येते काय म्हणतात तिला?
अरे आमच्याकडे त्याला कट म्हणतात कट.
हा.
वे आपण लाल तखीट वगैरे घालतो ना मसाले वगैरे त्यामध्ये होत तेलाचा असतो कट तो. तो जास्त नको खाऊ घश्यामध्ये हे होईल घसा खराब होईल ठीक आहे. चालेल बणव बनव आता मुला भूक लागली हो. त्र्यांनी काही बनवताना प्रॉब्लेम आला तर मला कॉल कर ठीक आहे.
हो हो ठीक आहे.
झालीव चल बाय.
हा बाय.